हो
हॅलो.
हॅलो हॅलो.
लॉग आउट करतच राहिलं याच्यातून
म्हणजे कसं.
या मोबाईल वर कॉल आला घरच्या.
हो का.
पहिली याच्यावर येत होता.
हो का काय माहित काय झालं असेल त्यारी.
हम्म.
मग जेवण झालं का
नाहीकडे जेवाचा विचार नाही आज
उप शिकय कशाचा उपास मंगळवार
ममबईल का
कश आजचा कशाचा उपवास आहे म्हणज
दलले कोण चाली कम नाही कस य आपल्याला काही विषेल का आता. म मोबाईल बसकून घेत राहात आपला.
ह काा को भा कोणालानेजर मित्राचा ह ब काय म्हण हॅलो
अरे ठेवू का दुसरे लावू का हम
काय म्हणतो मग
अर त एक्सप्लेन केलंच नाही का कामाचं घरी मग तसं तिच्यामुळे व्हायला तसं
नाही एक्सप्लेन केला आपण
ह तरी पण काय आईच्याच मोबाईलतून बोलायला माहिती काय
याच्यावर गाणी सुरु होतील ना अ रंगात बंगाणला
बापर हो
ह्
पॉइझन नाही त मारगिर खशील बा.
तेवढं करायला लागेल ना
हो
हम्म
काही नाही ते पैसे येऊ दे बरं तसं नको अकाउंट डिलीट करू बरं. ती मेन अकाउंट वरची तसच राहूदे ती.
हम् हम्
हम्म नाही तर मग ते
नाही डिडिट नाही करत ते लॉग आउट करत असतो मी.
हो का
हा दुसर ओपन कराला लॉग आउट कराय लाग ना.
हम् हम्
हम्म
ते का आपण हे पैसे डोनेट करू ला का कुठेतरी चांगली एखादी कंपनी
हां
तू काय वाटते.
डोनेट
डोनेट करू डोनेट आपण बरसात लोक भिजा लागले बाहेर.
असं आहे मग रेनकोट घेऊन जाऊन केरलाला वाटून घेऊ.
हम्म हो केरळला तिकड जायच नाही तिकडे पाहू पण एखादा काय गरीब गरीब कुठं असले पोरं सोरं काही.
हा तिकडे वाटून देऊ मग चालली.
हम्म जेवढं होत तेवढं तीन चार हजार रुपये येईल.
हा जास्त येतात.
हो
प्रत्येकाचे वाटत
करून टाकू मोठं पुण्य लागेल नाव आलं पाहिजे आपला अकबार मध्ये न्यूजपेपर
अरे ते सचिन दाला विचारलं का नाही?
काय
किती आले किती नाही.
सहाशे का सातशे रुपये आले त्या त्या सुमीतला आठशे रुपये आले नऊच झाले फक्त कॉल त्याचे बापू.
बापो
बराबर बोलल ना त्यान फोन ठेवलाच नसेल ना खाली. भारी माणसं आहे हम्म भारी दि चचाल त मंदरा
काही नाही मग नऊ कालचे आठशे.
हो ना
तीस कॉल चे तीन हजार आले होते काय.
होतात ना मले तसं पाहिलं तर मले बी नाही एक हजार रुपये समजा कमीच भेटले ना.
हम्म आली कटले ना लय
होण कॉल स्टार्टिंगचे दिवशी कटले दहा बारा कटले आपले.
हम्म
हम्म
तरी एवढं लावत नाही मी
हो पाणील का काय पाणी काय बाहेर थांबणार नाही.
एम वाफऱ्यासारखा चाल
बरं आपण गेलो जारात बाजारात बी सगळ चिकचिकंतीच असेल ना का भाजीपाला मला वाटते कोणा गुंडाळून ठेवला का कोणी गायब झाला असेल भाजीपावरती तर
टेंटवाले थांबले असतील बाकीचेे गेले
हो पण एक होऊ शकते भाजीपाला चांगला असू शकते आज जरा गेलो तर आपण नंतर लोक आलीच नाहीत नाही जास्त
हो तो काले नाही ना
हम्म मी बी चांगला येऊ शकते भाजीपाला आता
आता काय दहा रुपयात टोपले दहा रुपयात टोपली इतच
कुठं आता हो ना
हम् गाय राहिते ना गाय रायच ना घरी जा
हम् त म्हणता येत ब द्या मग आता एवढाच जाऊय दोन एक किलो
हा ते वापस नेत नाहीत जास्त माल
होणा होणा तरी जरा जरा उडतेच नाही काथ काय करतात तरी त्या भाजीबाल्याचं मग
हम् देत असतील ढोराले ते सडेलच उरतील रे चांगला थोडी चांगला उरला किवाग ब
नाही नाही तरी कोणाकणाला उडतीलय का म्हणजे आपण संध्याकाळी काळून मी जातून कधीधी फुल भर राह
हो
ते आराशीत वापर घेतात काध
नाही हरशीत नाही ततील पण इथून समजा मेडशिले शुक्रवार तर राहिे शुक्रवारी जातच सुटे ह्
हो नाही रे मंगळवारच्या नंतर शुक्रवार कसा
हा म्हणजात बजार हाच कोणत्या गावले आता
हो बुधवारी शिरपूरचा राहतील का
बुधवारी का बरोबर तिकडी नतील ती
हम् तिकडून येत असतील उरलास उरलेला हे लोकयच घेत असतील इ त्याला हम्म
ह ह
बरे
ते मगता ह
हरशित घेता येते का हा
इतके दिवस पान न का
हो आमच्या बोरले बांधण्यात आल्या न रा अजून कधी येते काय माहिती
अशी ग ती येनती का पाल्टि शद्र
कसेची
पापारीली
छिद्र पाडत असतात का
हो ना
म्हणजे कसे
त्यायलेच माहित राहते ना ते चिरतात ना पाईप अशी कट मारतात जरा
मग काय होते तेन
पाझरून येते ना पाणी अंधर
हो का
हम्म
म्या नाही ऐकलं गड्या असं काही हो ते असं वरून म्हणाला ना.
हो.
हम्म हम्म. कर आता करता येते का ती का हाय त
नाही. आता नाही करता येत पाईप फिक्स असतील ना ते.
हो. आता कढायला पण तीन, चार माणसं लागतात त्याले.
हम्म हो. ती पाईप बर ते मोठा पाईप.
ते प्लास्टिकचा?
हा मोठा हारयतती अंदर पॅक.
ती निघत नाही मग आता.
हा. ते नाही निघ
पक्की झाला ना तर ती पहिलीच करायला पाहिजे हुत वाटत.
हो.
हम्म.
बराबर हे रे म्हण ते वरचं पाणी आपलं जे सास आहे हे ते दिवस म्हणालं ना.
हा पाझर तेना अंदर पाझर ते.
हो हो बराबर आहे. ती लंबा पाईप असतील नाही तसं जात बी नाही पाणी ति
ह नाहीतर मग गिरी मग पाणी जातेच कुठून?
होना ते भी नही. हम्म.
नाही. असतील मण छिद्र असतील.
नाही. असतात बारीक बारीक झरे अस
हम्म हम्म. नाही पायपाला पण छिद्र अस तिलाच येरी बाळानी जातेस कुठून?
हो ना, हो ना. ते भी. गड्डा आहे ते बोर मध्ये काय असते असा गड्डा.
होवं कोण?
म्हणून ती जरा किडनी स्टोन वगैरे होती या पाण्यान चांगला नसती पाणी जरा.
तेच ना.
तुम्ही कॅनचा वापरता ना वाटे?
नाही फिल्टरच.
फिल्टर हे का काय?
हो ना.
आमच्या घरी होत ले का पण ते सर्व्हिसिंग लेस होत जाई त्याची मधा मधात बंद
हो ते त्याचा तेच प्रॉब्लेम आहे म
आम्ही काढून दायरेक गच्चीवर फेकूनच दई रे ते फिल्टर.
अ ते पुरत नाही ते जास्त.
आणि वेस्टेज किती निघते? आता उन्हाळ्याच तर वापरताच येत नाही ते.
हम्म बापा लई. मोठीवाली हे दोन, तीन टोपली निघतात.
हो ना. अर्ध पाणी समजा पियला, अर्ध्यापेक्षा कमी वरती वाटते पियाले.
हम्म. लई लईक म एवढू शकते टडप कराय त
हो ना. वेस्टेज जास्त नाही ओ. एवढं पाणी आपल्या इथ येतच नाही ना वेस ते जेवढं उरायसाठी पाणी.
हा.
पहिले आपण पाण्यासाठी इथं माहिती काय वरची टाकी आमची तीन दिवसापासून रिकामी आहे माहिती
हम्म हम्म. मंग काय? टाकी बोलवत असताय.
कोणची टाकी हो ते. आता टँकर बोलायचं पण पाण्याची वाट पाहालो आज, उद्या असं. पाणी पडलं की इ ततीकडे पाणी आता
हम आता लोक भरायला पाहिजे
काय म्हणला
आताल बराल पाहि मल बोर
हो भरायला तर पाहिजे होत इथं वर नाही पण पाणी कोणालेच नाही आम्हालेच नाही
ण असचा
हम् ते काय आमचं जरा वे का टेिकडीवर वाटते तुमच खाली
हा तिकडून इकडे झधरत असेल नाही
हम् तुमच्याकडे येत ती पाणी बराबर असं खालचं
अर इकडचं फुल झालं कि मग बरोबर तिकडे येते दाठवत
हो ना पाणी पडल्या पाणी तेिव्हा रस्त्याने कशी नदी होती मस्त हम् ठीक आहे
अजून काही रपरप पाणी पडलं नाही अजून
हो ना चांगला असा दिसलच नाही पाहिजे माणूस समोर असं पाणी पडायला पाहिजे
हम्म तशा पाण्याला टही मी वाटते
हो ना कधी येते काय
येत का नाही
होती बी नाही नाही आज उद्या असा पडल ना बस काय उद्या परवा दिशी ह ते मलात झालतचस कडकड उन्हाळा आणि व वाळू लागला गरमी होऊ लागली
च् हो हम फोनालागडे दुसऱ्या मोबाईल दुसऱ्या मोबाईलवर
कस का आहे
ह हा नंबर ना नते ते ला तकडे ह
कंपनी विंपनी होणार तर असल
हम्
म्हणलं येतात मी फोन उचलतच नसतो अशा नव्या नंबराची
तुला येतातचतेशन मग कंपनी नाही फ्लिपकार्ट द्यायचे
अरल तर ती याची बी तर जॉब साठी बी तर अल्लगलग त म्हणतात अस सजावी ते सजावी
हा काम करून घ्यायची ती
हो पण काय खरं वाटत नाही मी उचलत नसतो बंद करत
हम तसच भरती
कायच कराव ती बुड रा ती काही काय म्हणतात ब एवढे पि दे्या ह दे्या
हम्म तुम्ही पैसे वाटू लागले तुम्ही तरे एवढे
हो
हम्
चिर का काल पट्टा आला बाय मस्त आहेली
अ पट्टा बेलट का
बिल्ड केल ते दोन केल ते एकशे साठ रुपयात दोन
कोणा कोणाला तुलेस का तुलीच घेतलीय ती काय हॅलो रेंज गेली काय?
हाय, हाय. रेंज हाय.
हम्.
काही नाही ब्रेड पाहिजे. काय म्हणला?
बेल्ट, कोणासाठी? तुसाठी?
हो मलाच केलती. चांगली दिसले म्हणे. कपड्याचीयत मस्त, अशी ती. याची.
हम्.